हॅलो.
बोल.
हा येतोय ना आता आवाज?
हो हो येतोय येतोय.
हा.
मग
तुम्ही जेवण झालं?
झालं झालं जेवण झालं.
हम्म तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं सांगा मला.
काय नाही माझ, मी ना पार्लरचा बिझनेस करते.
अच्छा!
हा आणि मला हे तू कायकरतेस?
मी सध्या कॉलेजमध्ये आहे.
हो का बरं
शिकतीय म्हणजे अजून इंजिनिअरिंग साठी आता दुसऱ्या युअरमध्ये
बरोबर नाही मला पण मग तेच थोडीशी माहिती हवी होती, इंजिनिअरिंग म्हणजे ऍडमिशन बद्दल.
चालतय ना काय माहिती हवी होती तुम्हाला,
आता आपले हे काय कॅप्रॉन नुसार,
हा कॅपराऊन म्हणजे ना आपल्या अ.. गव्हर्मेंट सीईटी थ्रू जेवढे मार्क्स लागले म्हणजे पडलेले अस. त्याात ना.
हम्म.
त्यानुसार म तुम्हाला एक फॉर्म भरायचा असतो. तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नक्की ऍडमिशन हवंय त्याची एक लिस्ट करायची असते.
हम्म.
आणि ती सबमिट करायची असते जवळ जवळ तीन चार लिस्ट असतात त्याच्या.
हो का आणि आता असं प्रत्येक म्हणजे काय असं ऐकलंय की प्रत्येक कॅपराऊंडला वेग दरवेळेस वेगळं कॉलेज सिलेक्ट करू शकतो आपण.
नाही लिस्ट तुम्ही जी बनवली आहे ती एकच असते प्रत्येक. कॅपरॉनमध्ये मध्ये फक्त हा तीच लिस्ट असते.
मग त्याच्यात आपण दुसरं कॉलेज नाही ऍड करू शकत?
नाही करायच असेल तर करू शकतो. पण मुख्यतो मुलं तीच ठेवतात कारण तीच आपण व्यवस्थित म्हणजे भरलेली असते ना पहिल्याच कॅपराऊंडमध्ये.
पण असं जर कळाला आपल्याला की आपलं होत नाहीये तिथं ऍडमिशन.
हा
मग तर आपण चेंज करू शकतो.
हा करू शकतो.
बरं.
करू शकतो तुम्हाला म्हणजे तुम्ही ती लिस्ट दिली आता सपोज पहिला कॅपराऊंड आहे आणि तुम्ही ती लिस्ट दिली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज नाही भेटलं.
हम्म.
तर मग सेकंड ह्याच्यात लिस्ट भरताना तुम्ही कॉलेजची म्हणजे जी. क्रम आहे तो वर खाली करू शकतो. तर तुम्हाला जे सगळ्यात जास्त कॉलेज पाहिजे ते सगळ्यात पहिला नंबरला टाकायचं असतं.
हां.
असं.
हा म्हणजे त्याच्यातलंच फक्त खालीवर करू शकतो.
ते किंवा दुसरं ऍड करायचं असेल तुम्हाला त्याच्यात तर ते पण करू शकता.
बर बर, नाय तेच म्हणलं आता कारण हे कन्फ्युजन मुलं ऐकत नाहीत, मग त्यांच्या मनाने करायचं असतं. मग पहिल्या वेळेस नाही लागला तर मग दुसऱ्या वेळेस आपल्याला काही वाटलंच तर.
हा.
हम्म.
तिच्या खरं तर मार्क्स वर असतं, एक किती मार्क्स पडले त्याच्यावर एक आपल्याला अंदाज लाग तो की नेमकं कुठलं कॉलेज आपल्याला लागू शकतं, कुठली ब्रांच लागू शकते?
हा हा हा.
ते ब्रांच वाईज पण भरायचं असतं ना.
हो ब्रांच ते आता तिने कॉम्प्युटर सायन्सच केलंय. पण काय काय ठिकाणी खूप हाय मिरिट लागतं ना गं बऱ्याच कॉलेजला.
हो हो, बऱ्याच म्हणजे जे चांगले आहेत पुण्यातले कॉलेज वगैरे त्यांना खूप हाय मिरिट लाग त आणि कम्प्यूटर सायन्स ला जरा आता सगळेच जण चाललेत त्याच्यामुळे जरा आणखीनच.
आ बरं आणि ते फॉरेन्सिक कायए?
फॉरेन्सिक म्हणजे अ तुम्हाला ते लोकं, आता मला पण जास्त माहिती नाही, मला तेच माहिती आहे की जिथं क्राईम सीनमध्ये वगैरे लागतं तेव्हा मायक्रो लेवलवर टेस्टिंगज वगैरे असतात ना त्याच्यावरनं कळू शकतं म्हणजे अ एक ते वालं पण चांगलंय तसं, पण त्याला सरकारी जर का असेल तर मग सरकारी नोकरी भेटत असेल तर ते चांगले आहे मग खूप.
भेटत असेल सी आयडी मध्ये वगैरे ते असतात ना, त्याच्यात भेटत असेल.
च्या बहुतेक काहीतरी वेगळ्या एंट्रन्स किंवा काही आ आहे का? म्हणजे मला त्याची एवढी आयडिया नाहीये.
नाही नाही आत्ता सध्या भेटतंय, पण डोनेशन आहे वाटतं काय काय ठिकाणी.
अच्छा अच्छा, नाही चांगलंय जर का गव्हर्नमेंट मध्ये लागलं तर चांगलं क्षेत्र आहे ते पण.
हा. हम्म तेच विचार चाललाय आता करावा नेमकं?
हा मॅक्सिमम नंबर ऑफ कॉलेजेस चे फॉर्म ऍडमिशन फॉर्म भरायला सांगा.
हम्म हम्म.
म्हणजे लागलच आता आहेत भरपूर तशे.
हो पण मग, मुलं पण तेवढेच हायत आणि कॉम्पिटिशन दिलेत दिले.
हा?
दिली ना.
हा, त्याच्यामुळं जर का मॅक्सिमम नंबर ऑफ कॉलेजेसचे आपण ॲडमिशन फॉर्म भरले असते, एक्झाम दिलेले असतात. तर लागून जातं चांगलं, एवढं काही टेन्शन नाही.
एक्झाम डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन असतात का ऑनलाईन?
अं ठरलेलं असतं म्हणजे, काहींच्या ऑनलाईन असतात काहींच्या कॉलेजमध्ये जाऊन असतात काही कॉलेज सीईटी थ्रूच घेतात. काही पॅरासिइटी थ्रू घेतात
हा, हा, हा
हम
त्येना फक्त जे, जे काय आहे ते लवकर करायला सांगा कारण एकदा जागा भरत आल्या सगळ्याना की नंतर मग डोनेशन मागायला सुरुवात करतात कॉलेजवाले.
हो ना
आता हाच टाईम आहे ॲडमिशनचा खरं तर जुलै महिनां च असतो मेन
चालेय वाटतं त्यांचं कॉलेज सिलेक्शन लिस्ट काहीतरी तयार करा म्हणून
हम हम हम्मं कसं होतं ना गव्हर्मेंट वाल्यांचे कॅप राउंड सुरू व्हायच्या अगोदरच प्रायव्हेटवाले त्यांचे ऍडमिशन फुल करून घेतात कारण त्यांना माहि एकदा गव्हर्नमेंट वाल्यांचं सुरु झालं की सगळे विद्यार्थी तिकडच जातात ना म्हणून
हा हा
त्येच्यामुळ प्रायव्हेटवाल्या त्यांची ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजेसपेक्षा अगोदर सुरू करतात.
हा हा त्यांना मर्यादित जागा असतील ना, की तुम्हाला एवढे कॅप राउंड मधून घ्याव लागतील आणि एवढे तुमचे, तुमचे घ्याव लागतील डोनेशन असं काय असेल ना नियम?
आं, आता जे मेन मोठे मोठे कॉलेजेस आहेत ना जसे सी य ए पी झालं किंवा दूसरे गव्हरमेंट झाले पी आय सी टी आहे पुण्यामध्ये ते सगळे ना सगळे ऍडमिशन त्यांचे कॅपराउंड थ्रूच घेतात असे बाहेरून एक पण घेत नाहीतं.
हा हा
काही कॉलेजेस जे असतात ते कॅप्राउंड मधून पण घेतात आणि त्यांचे पर्सनली मॅनेजमेंट कोठावाले सीट्स असतात त्येच्यातन पण घेतात आणि काही कॉलेज सी म्हणजे कॅप राउंड मधनं घेतच नाहीत पर्स, म्हणजे डायरेक्टलीच घेतात ऍडमिशन.
हा हा ह
त्येच्या कॉलेजच्या स्वतःच्या इंटरेस्ट एक्झाम असतात, जस की आता वी आय वाल्याची झाली वी आय टी वाल्यांची त्यांची स्वतःची एक्झाम
हो का
आता डी वाय पीआयू मी ज्याच्यात आहे त्याची पण त्यांची स्वतःची एंट्रन्स एक्झाम हाय
हा हा
त्यांना सीईटी वगैरे नाही लागत.
नाहीच लागतच नाही.
म्हणजे दिलेली असली तर मार्कस वैगेरे विचारत पण कंप सरी द्यावी असल्यातला भाग नाहीये
हो, चांगलंय मंग
त्याच्यामूळ मग जे प्रायव्ट कॉलेजेस आहेत ना त्या अगोदर त्यांच्या ऍडमिशन क्लोज करतात त्याच्यानंतर तर मग गव्हर्मेंटवाल्यांची प्रोसेस सुरू होते, मग गव्हर्मेंटवाले ॲडमिशन घेतात आणि मग त्येच्यानंतर जे पोर गव्हर्नमेंटमध्ये लागत नाहीत आणि त्यांनी अगोदर प्रायव्टमध्ये घेतलेलं पण नसत, त्यांना मग डोनेशन वगैरे भरून का कमी जागा उरलेल्या असतात ना मग, मग जास्त पैसे देऊन तिथे ऍडमिशन घ्याव लागतं.
जिथं तिथं पैसा आहे.
ह असं आहे, त्याच्यामुळे जे काय ते पटकन ह्या एक दोन महिन्यात निर्णय घेतलेले बरे. जर का तिला कन्फर्म कॉन्फिडन्स असेल की कॅप राऊंड मधून मला चांगलं लागेल गव्हर्मेंट कॉलेज, तरच तीला कॅप राऊंड चे वाट बघायला हे करा कर ती लंबी प्रोसेस चालते त्याच्यानंतर मग प्रायव्हेट मध्ये ऍडमिशन भेटणं मुश्किल हे, जर का तिला वाटत असेल की, की नाही माझं गव्हर्नमेंट मधून होणारच नाही तर मग पटकन एखाद्या चांगल्या प्रायव्हेट मध्ये घेऊन टाका.
हो नाही बघून आता, ते तिला आता आहे एटी फोर पण तरी वाटत तिला होतंय का नाही.
हम, ह
हम्म, मग
तसं काही जास्त वाटत असल तर मग मला प्रत्यक्षात भेटायला पाठवलं तरी काही हरकत नाही.
चालेल चलेल तिला बोलते मी.
हम्म.
हो हो, तुझं झालं जेवण वगैरे?
हो माझं झालं जेवण वगैरे सगळं.
चालेल चालेल.
हा, अजून तुम्हाला आज कामाला नव्हतं जायचं. बाहेर, मला वाटलं तुम्ही ह्या वेळेस बाहेरच असता, म्हणून माझा विचार चालू होता.
आता दोन- तीन दिवस घरीच होते पण, म्हणल आता बघूया.
हम्म....
चालेल, कर मी पण करते नंतर थोड्या वेळाने हा.
हा, चालतय.
आणखीन काय बाकी? ओरिजिनल डॉक्युमेंट कधी जमा कराव लागतात त्या कॉलेजमध्येध्ये? हॅलो.
हां.
म्हणलं ओरिजनल डॉक्यमेंट कधी जमा कराव लागतात?
ओरिजनल डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही कॉलेज वगैरे सगळं सिलेक्ट केलत, आणि ते तुम -तुया कॉलेज कडनं तुम्हाला ऍडमिशन ऑफर लेटर आलं
हा हा...
त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात, त्याच्या आधी नसतं. नसतात करायचे. जो कॉलेजमध्ये तुमचं फिक्स झालं आहे. की मला आता इथेच ॲडमिशन घ्यायचं आहे. त्या कॉलेजचा तुम्हाला ऑफरलेटर पण आलं आहे.
हा हा...
मग कॉलेजमध्ये स्वतः जायचं असतं मग तेथं फीस पण भरायची असते. आणि ऑफिशियल ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण द्यायचे असतात.
बरं बरं बर, नाय तीचे कारण आणखीन आणलेले नाही. गावावरून, तेच म्हणला मग तिचे सगळे प्रोसेस झाल्यावर मग डॉक्युमेंट
हा हा हा, नाही ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स यायला वेळ लागतोच, त्याच्यामुळे कॉलेजमध्ये ॲडमिशन जे प्रॉप प्रॉपर प्रॉपर ऍडमिशन घेतात ना, तेव्हाच लागतात ते ओरिजिनल डॉक्युमेंट.
बर बर चालेल. थँक न्क्स. तुम्ही मला माहिती सांगितल्याबद्दल.
नाही. काय हरकत नाही. तुम्हाला अजून काही विचारायचं असल तरी तुम्ही बिंदास फोन करा.
हो हो चालेल. मी सांगते. हो. हो.